हॅलो.
हा बोला.
हा तुम्ही करत नाही आहे वाटतं
नाही करत होते मी.
हॅलो.
हम्म हा बोला ना.
हा काय? म्हटलं हा, हा, हा. म्हणून मीच केलो.
हो होती मला तुमचा. ह्याच कळलेलेच नाहीे काम तुम्ही म्हणत होता ना मागातलं काम कर. मला काहीच माहीत नाही मागांचं म्हणजे मी फक्त ऐक का मागाचं काम. मागाचं काम.
महाग नाही ते गारमेंटच. हर पती तराशी आहे .
नाही तर बऱ्यापैकी मागांचेच काम आहेत ना तिकडच्या साईडला.
हा मागाचं वेगळं गारमेंटचं वेगळं मागात कापड तयार होते.
हम्म आणि गारमेंट मध्ये ते कपडे शिवा म्हणजे विकायला आपले बसत तेच ना कपडे.
अ ते आता आपले ते स्कूलच युनिफॉर्म तेन तयार
हा हा राहतात. की पण त्यामध्ये एकाच नेमाने एकाच सगळं काम करते ना का प्रत्येकाना वेगवेगळं असते कटिंग वगैरे.
अ कटिंग ते मशीिनीवरून येत कटिंग होऊन येत ते.
हम्म.
अ कॉलर एक जण लावत्यात शिवत्यात. एक जण भाई चण लावत्यात. चेन एक जण लावत्यात. हम्
म्हणजे इकडचं तिकडे कोणाचं व्हायचं.
एक- एक म्हणलं तर होत नाही. ते एक जणच करायचं म्हणलं तर नाही होत. दिवसात मग दोन, तीनच.
होय का?
हम्.
पण त्याची पूर्ण फी पण बसत असेल ना तुम्हाला एका ह्याच्या ड्रेसच्या माग. कॉलर बनवायला पण असतात का? पैसे.
हो होय. होय. ते कॉलरज वेगळं असत्यात असतात अ म्हणजे- ज्यांना जे काम जमते का? नाही ते काम ते त्यांना दिलेले असते.
ओके.
हम्म कॉलर लावायंच. जे शिकलेले असत्यात. चेन लावायच जे शिकलेले असत्यात. परत ना. भाई लावायचं ज्यांना येत असते. ते त्यांना त्यांना दिलेले असत्यात.
ओके आणि प्रेस करायचं ग.
प्रेसिंगला प्रेसिंगला होय दोघं तिघं असत्यात की.
म्हणजे सगळ्यांच असं पूर्ण साचा तयार झाल्यानंतर मग ते सगळे कप डेसाईज वाईज सगळे वेगवेगळे केले जातात.
हम्म आणि प्रिंटा पण काढाय प्रिंटा. त्याच्यावर प्रिंटा असत्यात ना.
हो ते प्रिंटरच पण असतात. स्कूलचं जर असेल तर त्या स्कूलच्या नावचं प्रिंटिंग असतं.
त्याच पण वेगळं असतंय.
हम्म मग त्यानुसार त्यांना करायला लागतं ना ते. कधी कधी. खर तर जास्त लोडिंग काम सुरू होतात तेव्हा असते ना?
होय जास्त आहे तंय की अर्जंट आलेल असतंय तव्हा तर, असं खुळ लागल्यावाणी सगळीजण. फास्ट फास्ट मध्ये.
खूप बिझी होत असलं त्या वेळेला?
होय होय तरी कोण एकमेकांन संघ बोलत पण नाही.
मग तर झालंच. त्या वेळेला वेळ पण मिळत नसेल ना थोडा फार पण?
नाही नाही वेळ नाही मिळत सहा पतर म कंटिन्यूचं.
दुपारी ब्रेक तरी?
अ ते अर्जंट असले की ब्रेकला पण नाही. एक जायचं एक यायचं असं मग.
अरे बापरे!
तसं असतंय.
पण आहेच किं ओ ते त्रास जायकच आहे अर्जंट जरी असलं तरी.
ते तसच असतंय गारमेंटची कामं असतात क नाही तशीच असतात.
आणि त्यात मालक लोकांचा आणखी त्यात आणखी त्यांचा तकाता वेगळा असतो.
होय नाही एक एक चांगली असत्यात कि आमच्यात तिथली चांगली आहेत त्यांनीच काय नाही त्यांनी होय असतंय की.
कारण पुढची पार्टी कधी मागते काय त्यांना कधी द्यायचंय जरा जरी वेळ झाला तर पुढच्या पार्टीचा प्रॉब्लेम येईल या सगळ्या गोष्टी राहूनच जातात ना.
आमचे मॅडम सर चांगले आहेत. म्हणजे ज्यादा असं वरडाओरडी करत नाहीत कुणावर.
हो मग तर ते छानच आहे काय वाटत नाही तसलं वाता तिथे वातावरण आहे ना आज, फ्रीडम लई राहत तिकडं जॉबच म्ह जिथे एकाने चिरके किरकीर असली ना मग तर वातावरण तिथलं खूप बाबा ह् अ.
त्या मॅडम पण खूप चांगल्या आहित.
नाही वातावरण एकदा सूट झालं ना तर आपल्याला तिथलं बरं वाटतं. तिथन चेंज करून पण जाऊ वाटत नाही आहे.
चेंज करून जाऊ वाटतचं नाही.
मग आणि काय?
आणि काही. चहा झाला तुमचा?
चहा शकतो मी घेतच नाही आता मुलींनी मागवलेला आहे पण घेत नाही कारण मला, बाहेरचा चहा पिलं तरी अलर्जीचत आहे पूर्ण ते, चहाचा सगळाचं वास पण येतो उलटी होते बाहेर चां आपला. पटरीवरचा चहा मी घेतच नाही टपरीवरचा. कारण टपरीच्या त्या चहा मुळ नां अस पूर्ण तो त्यांनी जास्त शिजवलेला असतो कधी शीजवला असतो माहित नाहीये, तो लगेच वास लक्षात येतो. आणि घरी पण रेग्युलर असं, घरी पण घेत नाही कधी तरी कदाचित.
आणि बाहेर दूध पण ताज वापरत नसतील नाई
हम्म आणि काय त्याचे ते, स्नॅक्स वगैरे असले तर त्यावेेळेला चहा. ते पण वाटलं बाबा, आज घेऊया चहा, नाही तर चहा घेणं शक्यतो टाळते मी.
हम्म.
तुमचं झालं ना, चहा, पाणी?
आमचं पाच वाजता. आता म्हणजे सगळेजण पाच वाजताच येतात ना एकत्र.
हम्म मुलं पण आहेत ना?
नाही नाही मी अनमॅरेड आहे.
हो का?
हम्म मम्मी, पप्पा, दादा, वहिणी, सगळे असतात.
हम्. छान! कार्या मध्ये केव्हापासून करायला लागला काम?
अ कार्यामध्ये? ती बघा आता, गेल्या महिन्यात तीन होत्यात की नाय म्हणजे. मेडमाच तेन, नाव अस सांगायचं नाही म्हटलं.
हम्म हम्म.
हम्म ते मी म्हणजे ते म मैत्रीण आहे ना.
हो हो तिनेच ऍड केलं.
हा मग ते त्याच्यातून, टाईम मिळेल त्यांनी हे करत जा अस म्हटली.
नाही चांगलं आहे, खरंच हे ॲप चांगलं आहे बऱ्यापैकी आणि
ना करत्यात.
तरी झाले भरपूर दिवस, वेळ मिळेल तसं आहे कारण ड्युटी. नंतर मुलांचं आवरायचं, कधी कधी सुट्टी असली तर पूर्ण दिवस घरातल्या कामात. कंटाळा आला असेल तर, मग काहीच होत नहीं माग.
हम्म मग पेमेंट एकदा
माझं हो माझं पेमेंट आलंय, लय त्यांचं पेमेंट येतं वेळ लागला तरी पण पेमेंट येऊन जातं, पेमेंटचं काय टेन्शन नाहीये त्याबाबतीत ते पेमेंटचा पण विषय येतं नाही. तरी हा थोडासा वेळ लागेल म्हणजे कसं
हा हा
जसं होईल तसं त्यांचं कारण, प्रत्येकांचे टास्क पूर्ण होणे काय त्यानुसार मग शेवटाच बुक होत जातं, हुम. पण मुलींचं आहे हे, मुलांचं नाही ना काही माहित नाहीये, बऱ्यापैकी लेडीज
ते माझ्या मैत्रिणी सांगितलेली मग, सगळ्या लेडीजचे आणि गृहिणीच आहेत सगळी.
हो सगळ्या गृहिणीचे बर ठीक ते उलट छान आहे.
हा ऍड होऊया म्हटलं.
हा आणि कराय लागल्यापासून चांगलं चांगलं पण वाटतंय,
होय एक नवनवीन ओळखी पण व्हायला लागलेत.
ओळखी पण होतात नवीन नवीन आता हे कम्प्लीट झालं की तीस मग टायपिंगच ना आपल्याला
हू माहित नाही आता कसं येईल ते मला पण तर माहित नाहीये
हे झालं की टायपिंगचच म्हण
ते म्हणाय लागलेत बघूया की आता काय करतात ते हे तू कस पण बऱ्यापैकी त्याच्यामुळ तर त्यांनी कॉल टास्क ठेवलाय त्यामुळे तर ओळखी तर झाल्यात आपल्या नाहीतर काय होणारे आणि भरपूर लोके आहेत
भरपूर आहेत आता आणि भरपूर जण ॲड झाल्यात
नाई भरपूर आहेत हा ह्यामध्ये ॲड
होय ते तीस तारखे पतर अ पुरा कॉलिंगच टास्क पुरा करून घ्या म्हणालागलेत एकतीस काय तीस तारीख टाकल्यात बघा
होय
हा तुम्ही तुम्हाला आहे ना ग्रुप ते येतंय ना
होय मला पण ग्रुपला येतय ना
हा
की तो मेसेज येतो आज पण त्यांचा मेसेज आलाय की आपल्याला पूर्ण करा तीस तारखेपर्यंत टास्क म्हणून आलेला मेसेज हु हु
हे झाल्यानंतर आपल्याला दुसरं देणारं आहेत ना
हो नाही काम कंटिन्यू असलं की काय वाटत नाही ते काम करायला इंटरेस्ट येतो काम नसेल ना तर मग इंटरेस्ट येत नाहीये हू मग काय
तुमचे किती झालेत
माझे बऱ्यापैकी आता सहा झाले
हो का मग तुम्ही करा आत्ता
हू तुमचे झाले पूर्ण
अ माझे आता दहा झाले बघा हे झालं की
ओके चालेल की करेल मग
अजून एक मिनट
तेवढा काय हाय त्याला वेळ
होय बोलत बोलत कधी दहा मिनटं हुत्यात कळत पण नाही
हू
होय
मला अजून एक मॅडम होतीत बघा त्यांच्या संग गप्पा मारत मारत दहाच्या पुढं जात होतं आमचं
माझं पण तेच झालंत
हा
खूप वेळ कधी वेळ व्हायचं काहीच कायच नाही त्यांन आणि आपण आपल्या कामात आपला बोलत असलो ना तर खूप वेळ जातो हू तुम्हाला शिलाई काम पण येत असेल ना
कुठलं
शिलाई काम
हा येतं की.
कपडे वगैरे शिवायला.
हो शिवते की.
मग तर छानच आहे तुम्हाला.
होय आणि मेहंदी, मेहंदी पण अ म्हणजे
अरे वा! मग तर किती छान काम आहे माहितेय का, मेहंदी आर्टिस्ट ला. खूप फायद्याच आहे मेहंदी आर्टिस्ट, हो की.
हा.